मी छान तू कशी ये.
मी पण मस्त काय चाललंय.
काय नाही जेवण झालं बसलोय.
होय का? काय मग काय जेवली? मी पण बसलेली.
आज म आईने मेथीची भाजी, भाकरी, आमटी
होय.
हा.
हूं मग काय आप पल्या ट्रीपचं काय ठरलं? सहल काढायची म्हणलेलीस ना?
हा माझा पण विचार चाललेला या सुट्ट्यात कुठ तरी फिरायला जाऊ म्हणलं
हा अगं तू शाळेच्या पण सहलीला गेलेलीस ना कुठेतरी? कुठे गेलेली त्याज न
कोकणा म्हणजे कोकण साईड ला काढलेली.
हम्म
आम्ही माझ्या मैत्रिणी, शिक्षक, आम्ही सगळे अ असे महाराजांचे गड किल्ले बघायला गेलेलो. बीच वरती गेलेलो हो
हा
त्या गडांमध्ये बग खूप सारे आहेत, तिकडं ता, जंजिरा, घे परत रायगड, प्रतापगड भरपूर सारे आहेत.
हो पण अगं अ तेच घर म्हणजे, उन्हाळ्याची सुट्टी लागलेली ना तर मग कुठे फिरायला जाय ज ठरतच नव्हत, मग घरचे म्हणले की कोकणला जाऊया, खूप दिवसांपासून इच्छा होत ती ना
हो मग तुझं काय म्हणणं आहे.
बघू ना आता, अगं मला पण खूप दिवसांपासून कोकणला जायचं होत.
हा
म्हणजे मला अशी नारळाची झाड, परत नंतर आंब्यांची झाडं, बघायला खूप आवडत, नंतर समुद्र तिक तिकडे समुद्र पण खूप असं म्हणजे अ
समुद्रकिनारे पण छान वाटत अस समुद्रकिनारीे
हा बर बरं आणि माहि ते का सकाळची शांत म्हणजे, अशा लाटा वगैरे नंतर संध्याकाळचा सनसेट असतो, तो असा म्हणजे, जो संध्याकाळचा सूर्यस्त खूपच म्हणजे, असा मस्त वाट तो फोटो वगैरे चांगली येत्यात.
आणि आता तरी तिथे आंबे, काजू आणि कोकणी पदार्थचा सीझन चालू आहे.
हो, अगं म्हणजे घरचे तर म्हणत होती. की रत्नागिरी, गणपतपुळे, मालवण म्हणजे, असं जाऊ जाऊया. मग बघूया आता कस क च ठरते.
म जायचं की. नाही आपण.
आपण बघूया ना, आधी तर घरच्यांचं ठरलंय ना, तर मग आता बघूया, तू गणपतीपुळे मंदिर बघितलंयस का.
अ कोणतं.
गणपतपुळ्याचे मंदिर ग. नाही बघितलेलं अगं समुद्र समुद्र किनाऱ्यालाच मंदिर आहे. म्हणजे कस समुद्र मि म्हणजे दर्शन दोनही ठिकाणी हो त आणि समुद्र पण त्याच ठिकाणी आहे ना, मग असं मस्त वाटत एकदम
हम् हम् हम्
मग तुझ्या शाळेच्या ट्रिप मध्ये तू आहे काय मज्जा केलीस.
आम्ही तरी खूप सारी मज्जा केली. अ समुद्रकिनारी गेलेलो, खूप समुद्रात इतकी मज्जा केली वॉटर राईड्स केल्या,
हम्म
परत बोटीनी प्रवास पण केला. ज मरुड अ मुरुड जंजिराला जात ताना सुद्धा आम्ही बोटीतूनच गेलेलो.
मग तुम्ही जेवणामध्ये काय काय जेवला तिकडे गेल्यानंतर.
आम्ही तिकडं गेल्यानंतरी अ हेच खाल्ले मासेच, मासे खेकडे, रेड क्रॅप
अ तर हेस ना पण मी नाही, मग मला तिकडे गेल्यानंतर असे आंबे, नंतर असं अ बघ ना तो कोकम सरबत बरोबर, हा तेच सांगणार होती मी तुला नंतर सोलकडी ह तर मेन म्हणजे तिकडे आहे ना, अ नाश्
हे काजू आपल्या पल्ल्या काजूची भाजी पण भेटते.
बरोबर आणि म्ह
परत ओल्या काजू सोबत घावणे पण भेटतात तिकडं,
बरोबर मोदक हे सगळं तिकडं म्हणजे असं खूप मला आवडतं, तिकड गेल्यानंतर आम्ही मला वाटते दोन तीन वर्षा आधी गेलेलो त्यावेेळेस अजून मला आठवतं म्हणजे इतकी मज्जा केलेली आम्ही.
हो आणि आपण ना म्हणजे आम्ही म्हातारीची चूल म्हणून एके बग तिकडे पण गेलेलो आम्ही म्हणजे माझ्या ट्र्रीप त्या सहलीमध्ये शाळेच्या
होय अग अ परत आहे ना मालवण आणि सिंधुदुर्ग किल्ला आहे शिवाजी महाराजांनी बांधलेला. तो मला असं खूप बघायचा आहे. म्हणजे कसं ऐतिहासिक पण आहे आणि
तो त्याच्या एकदम एक्झॅक्ट समोरच त्यांना
होम् आणि पहिल्यांदा आहे ना त म्हणजे तू जसं म्हणतेस ना ती म्हातारीची चूळ अस ते तिकड जाताना एकदम बोटीत बसल्यानंतर भीती वाटते ना.
असं एवढं काही नाही वाटत मज्जा येती खरं. म्हणजे आपल्या मित्र मैत्रिणीसोबत. गेलो ना. असं काय एवढं वाटत नाही खास. पण मज्जा खूप येती.
पण मला अगं भीती वाटते खूप.
होय का.
तिथली तिकडची गावं पण खूप छान असतात ना म्हणजे ना. लाल मातीचे रस्ते. नंतर अ
कौलाची घरं.
बर नंतर नारळाची झाडं.
हा हा आणि आता म्हणजे असं ते आपण गेलो ना. आपण म्हणजे आपण मित्र मैत्रिणी सगळे तिकड आपल्याला करवंद आंबे काजू म्हणजे ओले पण भेटत तिल आणि हे पण भेटल.
कुठे बसली आहेस तु आवाज येत ते खूप तुमच्या गॅलरीत बसना.
हा ठीक आहे थांब. आपण ते को कंपन हे करू.
नंतर तुला माहित आहे का तिकड सकाळ सकाळी असं अ म्हणजे थंड हवा समुद्र बघायला खूप मज्जा येत्या तुला माहित आहे का रात्रीचा तिकडे बाजार भरतो माशांचा नंतर शंख शिंप शिंपले पण मिळतायेत अजून हातानी बनवलेले वस्तू वगैरे तू कधी गेलीस का तिकडं म्हणजे तशा बाजारात
नाही फक्त एकदा म्हणजे मी दोनदाच कोकणात जाऊन आले पहिल्यांदा तरी आम्ही सहलीतूनच गेलेलो आणि दुसऱ्या वेळी मी म्हणजे माझ्या कुटुंबासोबत गेलेली
तुम्ही किती दिवस राहिलेला तिकडे जावून
कोकणात का आम्ही कसं गेलेलं कोक कोकणात आम्ही अ अडीच दिवस होतो म्हणजे दोन दिवस अ हे होतं आणि
अगं केॅलर नाही बसलीस का तू
थांब दोन मिनटं हा ठीक आहे बोल आता
हा आणि
अरे मी काय बोलत होती आम्ही ज्यावेेळेस गेलेलो ना आम्ही कुटुंबासोबत गेलेली ना त्यावेेळेस अ आम्ही दोन दिवस कोकणात होतो आणि दोन दिवस मालवण मध्ये होतो असं होतं मग पप्पांनी आम्हाला तो बाजार सुद्धा दाखव दावला तिथे म्हणजे असे सुकी मच्छी वगैरे सगळं असं भरत. ओल्ले मासे वगैरे
हम्म आता आम्ही जाणार आहे ना त्यावेळेस मग गणपतपुळे, मालवण, तरकळी असं सगळं बघून येणार. फोटो पण काढणार आहे. तू येते का आमच्या बरोबर?
ठीक आहे मी एकदा विचरून बघते काय बोलतात म्ह मग मी सांगते तुला
बर बर ठीक आहे आणि तुला माहितीये का? आपण गेलो ना की समुद्र किनारी निवांत बसू छान छान फोटो काढू
आणि म्हणजे स्पेशल कोकणात कशी हे हे माहितीये का तुला सांगते मी ओले मी गेलेलो ना पप्पांनी म्हणजे अस हॉटेल ला हे करण्यापेक्षा कस माहिती आहे का?
हम्म सांगना
अ हे जा कशाचं बरं हा पप्पानी कसं केलेलं हॉटेलला नेण्यापेक्षा ना पप्पानी काय केलेलं ओल्ले मासे घेतलेले तेच
ओले मासे कसले असत्यात ग?
अरे आपण सुके म्हणतो तसे ओले असतात ना
हा म्हणजे फ्रेश मासे म्हणजे हा ताजे मा म्हण ना ओले नसतेत मासे
हा हा तेच ते ते ताजे मासे्पनी घेतलेले आणि ते आपण ज्यांच्याकडून घेतोय ना त्यांच्याच घरी ते पैसे वगैरे देऊन आपण ते त्यांच्याकडूनच त्यांच्या कोकणी स्टाईल मधून पण बनवून घेतलेले पप्पांनी
होय.
हा.
बर मग आपण जाऊया तू विचार घरी आणि मला सांग मग फोन कर मला चालतय चल मग आता थोडीशी कामावर त्यानंतर, ते मग तुला परत,
हा ठीक आहे चालत
हा. चल बाय, बाय.
करीन, मी तुला उद्या फोन
हां.
हा हा ठीक आहे. चालतयं ठेवु का? हा